हा ताई आवाज येतोय.
हो. हो. येतो आहे.
हम्म.
हम्म, काय म्हणतो पाऊस?
हो, पाऊस चालू आहे.
हो ना आमच्या इथे पण चालू आहे.
हो ना. सकाळी ऊन होत. आता पाऊस यायला लागला.
हो. आज तर आमची इथे सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे.
हो काय?
हम्म, चांगला पाऊस झाला मगाशी.
हो ना. झालं जेवण वगैरे?
हो आताच झालं जेवण. बस फोन घेतला आता तुझा मेसेज दिसला.
हा काय?
अच्छा. अ मला आत्ताच टास्क आले.
पहिलंच आहे का?
अ नाही. मगाशी एक झाला हा दुसरा आहे.
अच्छा! अच्छा!
हळूहळू करायचे.
हो. बरोबर आहे.
हा जरा पावसामुळे इकडे जरा ट्रेनचा पण इशू नाही.
हो का?
हा.
कुठून बोलतेस?
मी पुण्यातून बोलतेय.
हॅलो
हो बोल ना, आवाज येत नाही का?
हा, कट होतोय आवाज.
तुझं झालं जेवण वगैरे?
हो झालं.
बाकी काय मग?
बाकी तर काही नाही. त्या पावसाच्यान काही सुचत नाही आज काम बीम. कपडे राहिले माझे धुवायचे पण. बाहेर जात नाहीत ना?
ते वाळत पण नाहीत कपडे पावसामुळं हम् हम, सगळे ओले ओले राहतात.
हा ना, जास्तीचे लागतात. कपडे, अंडर गार्मेंट्स वगैरे जास्तीचेच पाहिजे.
हो ना.
वाळतच नाहीत.
हो ना.
कपडे वाळतच नाही.
काय करती तू अजून?
काय नाही, मी घरी असते.
घरीच असते?
हा.
कॉलेज वगैरे करते का?
नाही नाही. हा म्हणजे अ माझं एज्युकेशन बीकॉम झालंय. अ तर मी अगोदर जॉब करत होते.
ह.
ते माझं सगळं सॅपमध्ये वर्किंग होत, एस आय पी मध्ये. नंतर तू तर तू मी एक क्लास करते.
कशाचा?
सॅपचा.
हो का, मेडिकलशी रिलेटेडच असतं का ते?
नाय नाय, बँकिंग रिलेटेड.
अच्छा बँकिंग रिलेटेड असत. मग हे फिल्ड वेगळं हे फिल्ड वेगळं, असं वेगळं वेगळं नाही झालं का मग?
हा ना
मग बी फाम केलाय मग, त्याच्याच पुढचं का नाई शिक्षण घेतलं?
हा म मी ते चालू आहे माझं.
चालू हाय.
हा ते क्लासेस होय
हम हम्म हम्म
मी आता घरातच म्हणजे बसून वेळ जात नाही ना
हो.
हो.
हम्म मग मेडिकल टाकणार आहे का? कि नोकरी करायची, नोकरी लागते का मग बी बीफ्मच्या हच्यावरती.
बी. कॉम झालंय माझं बी. कॉम.
बी. कॉम झालंय, अच्छा! हा मग बरोबर आहे तुझ बँकिंगशी रिलेटेड, मला बी फार्म ऐकू आलं.
नाही नाही बी. कॉम म्हणजे, ऍक्च्युली मी अगोदर जॉब करत होते, तिथं माझं सगळ कमर्शिअल शल डिपार्टमेंट मध्ये होते मी, अ ते सगळं, हँडलिंग एक अ सॉफ्टवेअर असतं. एस ए पी म्हणजे सॅपच.
हा हा.
हा मग त्याचाच तो एक कोर्स चालू आहे माझा.
हा हा मग बरोबर आहे तुझं.
हम्म.
हम्म, हम्.
तुम्ही काय करता?
मी काही नाही गृहिणी आहे.
हा काय.
हा.
म अजून काय काय आवडतं तुम्हाला?
आणि माझा छोटासा बिझनेस आहे एक मोत्याच्या वस्तू बनवते मी.
अच्छा! काय काय बनवता?
आ हम्म सगळंच, रांगोळ्या वगैरे.
काय बनवता?
मोत्याच्या रांगोळ्या.
रांगोळ्या अच्छा! आणि म ते मोत्यांच्या म ते दागिने वगैरे पण बनवता काय?
हो ते पण बनवते.
आता ते ट्रेंडिंग अ चालू आहेत वगैरे, अच्छा.
आता खूप चालते ना मोत्याच्या दागिने सध्या.
आता सध्या खूप म्हणजे, खूप ट्रेंडिंग आहे ते अ. प्राजक्ता हार वगैरे ते सगळे मोत्याचेच असतात ना.
हम्म हम्म.
हम्म. हम्म छान वाट, वगैरे, परत ते नवीन इयर कप्स वगैरे निघालेत.
हा.
आणि ते बोंगडी वगैरे ते सगळं मोत्याचच असतं. इव्हन ते गर्ल्स वगैरे पण छान असत, म ते सुद्धा बनवता काय तुम्ही?
काय?
बँगल्स असतात, बांगड्या असतात त्या.
हो बँगल्स असतात, हो ते पण बनवते.
अच्छा.
हम्म.
हम्म, तेवढच वेळ जात असेल.
हो ते काम होवून जातात अकरा, एक, बारा वाजेपर्यंत जरी काम झाली तरी मधला वेळ चारपर्यंत काही काम नसतेच ना आपल्याला मग.
हो.
मग तीन चार तास सहज मिळतात.
हो ना, ऑर्डर वगैरे पण घेता तुम्ही?
हो ऑर्डर घेते बाहेर पण पाठवते.
अच्छा.
म्हणजे कुठे पण आता कसं याची सुविधाच आहे ना. पार्सलची त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीत.
प्रॉब्लेमच नाहीत आता काय सगळं ऑनलाईन झालंय म्हणजे कोरोना पाासून सगळं.
हो खूपच.
खूपच म्हणजे सगळं पहिलं काय? हो असं आता छोटी तू एक लेटर का म्हणा ते सुद्धा ऑनलाईन पाठवता येत.
हम्म.
कोरोनामुळेळे
हो.
क्लासेस असतील काय असतील ऑनलाईन घेता येतात.
हो क्लासेस आपल्यालाही काही शिकायचं असत शिक शिकतायेत. आपल्याला कोणाला काही शिकवायचं असल तर शिकवता येतं.
म्हणजे ते कोरोनामुळे बाहेर जाण्यास कुठे नको. ऑनलाईन घरी बसून काही करू शकते पण वर्क फ्रॉम होम जॉब नसेल. तर तेही करू शकतो. प आता स जरा बंद आहेत वर्क फ्रॉम होम जॉब.
बंद आहे का सधळे कमी झाले बंद. नाही झाले एकदम पण कमी झाले.
कमी झाले म्हणजे वर्क फ्रॉम होम कमी झालं. ऑनलाईन ऑफलाईन वगैरे चालूय.
हा.
हा कारण की मी सध्या सर्चिंग मध्ये वर्क फ्रॉम होमच आहे ना. जॉबला पण मग ते काय बोलतात कि एक वर्ष करा सहा महिने करा. ट्रेनिंग हा मग ते मला पॉसिबल होत. नाही असं होत.
होा का.
हा ना.
पण एका दृष्टिकोनातून चांगलंही आहे आणि अ म्हणजे कसं कि वेळ वाचतो आपला वर्क फ्रॉम होममुळे
हा म्हणजे एकादृश वर्क फ्रॉम होम म्हणजे चांगलं पण आहे.
ह आणि कोणाशी संपर्क नाही राहत तर ते मग एक आपण थोडं- अ तु- सोशल पासून डिस्कनेक्ट होतो तर ते पण एक आहे तो त्याचा,
पण मग ते वर्क फ्रॉम होम मग ते कधी पण कधी कधी म्हणजे असं लाईटला वगैरे पण अ असत.
हम्म.
ग ते सगळं म्हणजे आपल्याला पण आपली थोडीफार म्हणजे अस. हा हालचाल पाहिजे शरीराची चाल पाहिजे वगैरे
हा.
मग आणि असं बाहेर गेलं की नवीन नवीन, अशी माणसं भेटतात. काही गोष्टी अनुभवायला भेटतात.
हा हा ह
म ते हा ना.
हम्म हम
बाकी मग तुमच्या घरी कोण असत.
अह तू एकटीच राहते का?
नाही.
मग
अ माझी फॅमिली आहे म्हणजे ऍक्च्युली माझं आत्ताच लग्न झालं आठ महिने झाले.
ह का अच्छा दोघच जण राहता की कुटुंब आहे?
नाही कुटुंब हाय.
अच्छा अच्छा.
तुम्ही?
हम् आम्ही तिघं जण मुलगा हाय. हे आणि आम्ही दोघं.
अच्छा
ह ह
ह मग तुमचा मुलगा काय करतो?
मुलगा नोकरी करतो.
अच्छा
हम् मोठा आहे मुलगा.
हा अच्छा
हम्म हम
बाकी आणि म आता पाऊस आहे की नाही तुमच्याकडे?
पाऊस चालू आहे ना.
चालू आहे ना इकड पण चालूच आहे पाऊस.
हम्म ह बहुतेक सगळ्या ठिकाणी आता हा पाऊस.
हो ना आता मध्ये जरा बंद झालेला. मधे पण होता परत बंद आता मग असं असंच थोडा थोडा चालू राहील आता.
हम्म आता पाहिजेच ना पाऊस पाहिजेच आता.
पाऊस पाहिजेच. तरच शेतकऱ्यांसाठी पाहि खूप आवश्यकती नाही तर खूप हाल होतात त्यांचे
हो ना
पाहिजेच पाऊस पाहिजे पण मग, जेवढं ऋतू आहे तोपर्यंत नाहीत म जानेवारी पर्यंत पण पाऊस राहील गेल्या वर्षी सारखा
अह मागच्या वर्षी तर दिवाळीपर्यंत होता.
हा म तेच ना.
वर्षहीभर राहतो मग तिकडे इकडे येत नाही मग तिकडे वर्षभर राहतो.
हो ना.
आ मागे उन्हाळ्यात किती जोराचा पाऊस आला मे महिन्या आता आमच्या इथे तर खूप जोरच पाऊस येत
ब या वर्षी जून चालू झाला तरी पाऊस नाही.
हो आई ग
चालतय छान वाटलं मला तुमच्याशी बोलून.
तू पण छान बोलतेस हो हो.
थँक्यू ह.
हम्म ठीक आहे झाले का दहा मिनिटं.
होय.
बरं ठीक आहे ठेव मग.
हो हो बाय.
ह